हॅलो
हॅलो
हो आवाज येतो आवाज येतोय.
तुम्हाला येतोय का.
हो आधी नव्हतय आता येतं.
हा हा हा
हा बोला ना कशा आहात
हा काय म्हणतात जेवण वगैरे झालं.
हो झालं जेवण इतक्या थोडस लेट झालं आज कामा आलरलयात हो,
काय नाही आत्ता जेवण आमचं लवकर होत.
आमचं पण होतं लवकर हा पण मला, थोडस जॉब वगैरे करते तो आल्यावर वेळ होऊन जातो.
अच्छा अच्छा
मस्तेच उशीर झाला आज,
हो ना हा हा हा आणि नाही मग त्या जास्त उशीरी झाला म्हणजे मग असिडिटी वगैरे होते ना त्याच्यामुळे मग थोडं.
त्याच्यामुळे नाही नाही आमच्या पण साडेसात ल पणे आठ पर्यंत जेवण होऊन जात. मोस्टली राज शर झाला.
हम आणि नाही काय हरकत नाही कसं आपली आपली काळजी घ्यायची आरोग्याची नाही का,
बरोबर आहे बरोबर आहे आरोग्य हे महत्त्वाचं,
नाही का हा तेच हा हेत लवकर जेवलेल, चांगलं राहतं बा म्हणजे,
हो पचत पण लवकर लवकर खाल्लेलं, पचत पण नाही शरीराला लागत पण नाही.
नाही ना
पण आजकाल, म्हणे कसं काय जनरेशन अशीच चालली आता लेट खायचं सकाळी लेट उठ,
हो त्याच्यामुळे काय होन गेलं बघ आप, त्याचे म्हणजे अक्षरशः तुम्हाला पंचवीस आणि चोवीस वर्षाचे मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, अगदी म्हणजे ना खात्यापित्या घरचे दिसत एकदम म्हणजे.
हो कारण किती हा हो फार त्यांचं वजनच वाढत चाललंय ना.
हम्म तेवढं मग त्यांचा ऍक्टिव्हपणा पण कमी होऊन जातो.
हो,
नाही का ती फक्त दष्टपुष्टठ दिसता मुली म्हणा का मुलं म्हणा. नाही का जे आताच्या त्या मुलीत. आत्ता म्हणजे जेव्हा नवऱ्या म्हणून त्या उभ्या राहात ना तर त्यांच्याकडे बघून वाटत. सुद्धा नाही का त्यांना उऱ्या जाई असं.
नवऱ्या आहे म्हणून त्याच्यापेक्षा काही नाही.
सभ्य.
बरोबर बरोबर ज्या दोन तीन मु बाळांच्या आई, कि नाही दिसणार त्यांच्या समोर अशी.
हो ना हो ना हो ना नाही सध्याची कस तशीच परिस्थिती सध्या. नाही का कारण कस बाहेर. त खाणं जास्त असत चायनीज वगैरे जंक फूड फास्ट फूड सगळंच असतं त्याच्यामध्ये. कॉलेज लाईफ मध्ये सगळं चालू असतं खाणपिण. आणि मेन म्हणजे घरात काम कमी.
काम कमी सगळं. रिनिवर झालंय ऑटोमॅटिक होतय त्याच्या आता. खालीवर का हाता हातानी कपडे कोणी धुत नाहीये.
नाही नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे वापर सगळा मशीनचाच आपल्या स्वतःचा काहीच नाही. अस नाही का ह आणि आपण जेवढं खातो तेवढा व्यायाम पण नाही शरीराला. अच्छा म्हणजे आत्ताच्या पिढीला. हातांना सुद्धा विचार करायला करायला पाहिजे अशी गोष्ट.
अशी गोष्ट झालीय मैदा जास्त खाना तळलेलं मैदा जास्त. वापर झालाय आज. जनरेशन म नूडल्स नूडल्स.
आम्ही तर अजून बघितलेलं म्हणजे खाल्लेलं रे असजं म्हटलं तरी झालं. नाही आवडता म्हाला नाही्या.
आपला नाही प्रश्न पण आपले जे मुलं आहेत ना माझे यांना बाहेर. आणखी म्हणजे आम्ही नाही देत माझ्या हसबंडना त्यांना नाही आवत बिलकु. त
खायला पाहिजे ब ऍक्च्युअल एकदम पण नाही असं नाही पाहिजे थोड्याफार प्रमाणात खायला पाहिजे.
पण पोरांना काय वाटतं मुलांना असं वाटतं का आम्हाला खाऊच देत नाही आम्हाला. तिथ खाऊस देत.
नाही थोडंफार तर थोडंफार पाहिजे खायला पाहिजे. पण काय काईमचं कसं असतं. हम्म मग ठीक आहे हा. म काही काहीच कसं बाहेर गेलं म्हणजे बा कंपल्सरी पिझ्झा वगैरे बर्गर.
म्हणजे पौरांनी बाळांनी म्हटलं आम्हाला जेवायचं आणि हे पाहिजे तर ते ती गोष्ट त्यांना पाहिजेच पाहिजे. कामाला हेच असं नाही करायला पाहिजे नंतर मग त्यांना पोटाचे त्रास.
हो,
होत नाही आणि कितीतरी केस असे झाले हेच खाऊन खाऊन फूड पॉइजनिंग वगैरे. हे सगळं झा
बरोबर आहे ना
खूप सारे केस झाले आहेत आमच्या समोर पण एक होत एक दीड वर्षाचा मुलगा तो असाच ऑफ होऊन गेलं होत त्याला तर पोटाचाच त्रास झाला होता इतकं भयानक झालं होत ते म्हणजे कुरकुऱ्याचा टेस्ट चांगला लागतो तो पुरांना घरात जे आपण पेच वगैरे बनवतो त्याचे ते थुकतात ते नाही पाहिजे त्यांना
हो
नूडल्स बरोबर हातात घेऊन ते खातात
बरोबर आहे ना
वा त्यांना असं
आणि अवघडूनन उलेले आत्तास
ओको
पूर्वी कसले आजार होते व अशे पूर्वी काय आजार होते का नाही का कधी म्हणजे असे आता हे कॅन्सर सारखे आजार कधी ऐकायला सुद्धा मिळाय नाही
नाही नाही नाही कॅन्सर पण त्याचच ना दे बघा आपण फ्रीजमध्ये किती किती दिवसाचं म्हणजे दूध जरलं तर आपण तो दूर ठेव ठेवूनच देतो आता असं जर आपण नॅचरली. अ नैसर्गिक प्राणी जर दूध ठेवतो तर एका दिवशीपेक्षा जास्त दूध टिकत नाही.
नाहीटिकल.
ते आपण त्याला आठ दिवस जर चालून चालून चालून जर आपण त्याला पिऊ. तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे ते चांगलं नाहीये.
बरोबर आहे ना.
याच्यामुळं हे कॅन्सरचे प्रमाण वाढतात प्लॅस्टिक डब्यांच युज केल्यामुळे. त्याच्यामुळे पण होतोय आता माझ्या एक मामांच्या मुलीला. अ टेस्ट केल्यानंतर कळण्यात आलं. ौदा पंधरा वर्षाची मुलगी आहे. पनीर म्हण पनीराच्या प्रमाणाने तिला कॅन्सर झालाय ब्लड कॅन्सर तो असा. की पनीर फ्री्रीजमध्येध्ये म्हणजे खूप आपण आणतो तो काय फ्रेश पनीर न. त्यांनी काय क पंधरा दिवसा ठेवलेला आहे तो आपण आणलाय तो आपण आज ब मला उद्या परवा तू परत फ्रिजमध्ये ठेवला मग आपण खाल्ला चे पदार्थ. पण आपण जास्त दिवस ठेऊन नाही खाल्ले पाहिजे त्याच्यामुळे पण आपल्या ते शगले नाहीये.
नि पण किती म्हणजे श शॉक आहे अगदी नाही का म्हणजे.
हो मग आम्हाला पण कळालं ना माझ्या काकांनी सांगितलं का पनीर मी असं झालं. आणि खरंच हे म्हणतात म्हण खरंच आपण पनीर काय माहिती किती दिवसाच आपण आणतो त्याच्यानंतर पण. आप बनवले.
नाही बरोबर आहे नव्हतय आपल्याला काय माहितीय त्यांनी कधी बनवलेलं असतं काय असतं.
काय असतं आणि आपण पं दिवस ही पनीर म्हणजे चालवतोच घरी.
हा आणि ते कसं आहे स्वच्छ पांढर शुभ्र दिसत असं वाटतं चांगलं आहे ते. हा ते असं वाटतं. नाही का म्हणजे आता मी पण नाही खाणार पनीर लवकर जास्त.
नाही नाही पण आता. पनवा घरी आणि जर काही डेअरी वाल्या आहे जवळ ते अगर बनवत. ता ता खा का प्रॉब्लेम नाही पण. हां हां हां हन.
तिथून आणते.
हो हो.
किती लोकं घेता बाबा. बरीच गर्दी असते तिथ, हं ते पारकवाल्याच्या इथे नाही का?
हम्म हम्म हम्म.
पारकवाल्या्याच्या बाजूला जे बसता ते लोकं
हम्म, नासिकला माझ माहेर ये हं आच सासर इंदूरच, मी इंदूर बोल ते, नासिक इंदोर इंदोर.
हो का? अच्छा अच्छा, इंदोर वरून बोलताय म्हणजे, हो का? नासिक माहेर ये का?
नासिक माहेर ये, आता एक महिना सुट्या मध्ये तिथं एक महिना असते मी.
हां.
हो आता सुट्ट्यांमध्ये आली होती, आता परत पुढच्या चू-सुट्ट्यांमध्ये येईल.
हो ना, हा हा हां. तुमचं इंदोर छान ये, बघण्यासारखं ये.
हो हॊ खूप छान.
हं हं हो ह बघू आता, भोले बाबाचं बोलवणं असलं का. नही का? हा ते पण बोले बाबाचं बोलवणं पाहिजे ना, तिकड उं आलं म्हणजे इंदोर, उज्जैन, ओंकारेश्वर मा धवडच सगळंच, मी दहावीला असताना आमची ट्रिप आली होती.
हो का?
हो आता त्या गोष्टीला किती वर्ष झाली आता, जवळ-जवळ मी फिफ्टी क्रॉस होईल आता, काय? अ या हं म तेव्हाची आलेली तिकडे, म्हणजे साधारण काय? हम्म, सत्याऐंशी. हो हो हो आमची शाळेची ट्रिप आली ती, दहावीलाच होते मी. त्यावेळेस आली होती, तेव्हांच बघितलेलं आहे तुमचं इंदोर, उज्जैन, ओंकारेश्वर.
आता या ना, आता भरपूर चेंजेस मतलब झाले, सगळ्या गो हा महाकाल लोक चाललाय उज्जैनमध्ये.
तेच आता बा भोलेबाबा चं बोलवणं असलं तर न
बरोबरे ना? देखो योग-योग आल्याशिवाय होत नाही कोणतीही गोष्ट. आपण जे ठरवतो ना ते होत नाही, आणि एकदम जे नाही ठरवत ते होऊन जातं असं.
तेव्हा होऊन जात ते, बरोबरे ना शेवटी ते कसं तं, देवाचही बोलवणं लागत, काय, नाही तर कधी-कधी तयारी करून पण कॅन्सल होतं.
कॅन्सल होतं, अन ज्यांचं नही जाण्याचं त्याचं होऊन जात असं असतं.
शेवटी ते काय देवाचचं हे असतं, बाकी काही नई. पण छान ये तुमचं इंदौर छान ये, मला आवडतं इंदौर, बोला हं ह आणि इंदौरचे लोक पण छाने स्वभावाने. नं, प्रेमळ असता बो ते.
हो पंधरा वर्ष झालं, मला पण इंदौरला राहून-राहून, हम्म.
चांगलाय चांगलाय, आणि मग ते सिलवासा वगैरे तिथेच तिथूनच जावं लागतं ना.
सिल्वासा, सिल्वा तुम्हाला कुठं जायचंय म्हणजे असं?
आता आपल्याला जर समजा इंदौरला यायचं असेल तर सिल्वासावरून जावं लागतं का?
नाही नाही, डायरेक्ट तुम्हाला ट्रॅवल्स मिळेल ना नाशिक टू इंदौर.
अच्छा! अच्छा!
हा डायरेक्ट तुम्हाला इंदौरला रात्री तुम्ही बसाल ना नऊ वाजता डायरेक्ट सकाळी तुम्हाला साडेसहा-सात वाजता इंदौर पोचून दिल ती.
हो का?
हो हो.
अच्छा! अच्छा! आणि बरं झालं सांगितलं कसं कधी योग आला. येण्याचा मग बरं हाय न.
आणि जास्त टेन्शन नाहीय, इंदौरला यायचं असलं ना आपल्याला ट्रॅव्हस भरपूर टॅव्हल्स आहेत. नाशिकने हा स्लीपरकोच. जातंय मस्त झोपल्या-झोपल्या सकाळी-सकाळी इंदौर.
हा हा हा.
एका तासाचं उज्जैन आहे तुम्हाला इथे इंदौर टू. हो उज्जैन एका तासाचं आणि. कालेश्वर जायचं आहे तर तुम्हाला दोन-अडीच तास जास्त नाही.
हो का? ह म चांगलं आहे मग काही टेन्शन नाही मं.
हम्.
हम् यायला मग काही प्रॉब्लेम नाही येऊ शकतो ब म्हणजे इझी झालेलं आहे आता. एवढं नाही का.
नाही हो बरोबर आहे ना आधी बडलुक बदलून गाड्या जावं लागायचं आता नाही.
हम्म हम्म हम्म, तरी तुमचं इंदौर किती किलोमीटर ताई इथून?
पाचशे किलोमीटर.
हो का? हा बरोबर आहे मग, बरोबर आहे मग.
माहिती नाही पडत पण आपण झोपल्या-झोपल्या रात्रीचा प्रवास माहित पडत नाही दिवसा आप सकाळ ते संध्याकाळ आपण जात
नाही ते वाट बघा वाट बघावी लागते कधी येईल कधी येईल.
मी पण रात्रीच निघते म्हणजे सकाळी-सकाळी नासि
रात्रीच म्हणजे कसं झोपेमध्ये आपला टाम निघून जात त त्यामुळं काही प्रवास पण जाणवत नाही एवढं नाही का. हम्म नाही रात्रीचा प्रवास हो चालेल चालेल ओके.
हे ना मी करते आहे ना हे कंटिन्यू करू हे ना हम्म ठीके ठीके ओके ओके ओके.